हा काय म्हणतंय?
येतेयं का आवाज?
हा येतोयं.
काय म्हणत्या बोला?
हा काय म्हणतायं तुम्हाला सणांमध्ये कोणता सण आवडतो?
म्हणजे आता ऍक्च्युली, मी सगळे सण सेलिब्रेट करते. पण जास्त करून मला असं लेडीज, चे संक्रांत म्हणा पौर्णिमा
अच्छा, अच्छा. अ मग तुम्ही कसा साजरा करता संक्रांत कशी साजरी करता मग आपण?
संक्रांतमध्ये आमच्यात म्हणजे असं ते विडे वगैरे, घेतात ते काय नाही घेत. फक्त म्हणजे असं तुळशी पशी, किंवा एखाद्या मंदिरात जाऊनं अ - वसा घेतो. आणि आपलं हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवते लेडीजला सगळ्या बोलवून एक मग- गिफ्ट काहीतरी?
अच्छा, म्हणजे भेट वस्तू देता तुम्ही त्या लेडीजना हा म्हणजे तुम च्या सगळ्या- म्हणजे सगळ्या महिला मंडळ जमता का काय?
हो महिला मंडळ. म्हणजे असे कॉलनीतले, किंवा जे फ्रेंड असतात, ओळखीत ते आपलं बोलवून त्यांना एक हळदी कुंकवाच, एक म्हणजे असं हा. म्हणजे असं वर्षातून एकदा असं वाहन गिफ्ट, म्हणून दिलेलं अस काहीतरी चांगलं असतय ना.
हा हा हा.
मग प्रत्येक वर्षाच नवीन- नवीन कायतरी? काही पण असं छोटे- छोटे पाऊच पर्स वगैरे, कधी असं डब्बे म्हणा.
अच्छा, म्हणजे छोट्या मोठ्या वस्तू,
छोट्या मोठ्या आपल्या म्हणजे आपल्या आयपाती नुसार ते. असेल तसं योग्य वाटेल ते आणायचं एक दरवर्षी असं नवीन - नवीन काही तरी आपलं आठवण पण राहते ना त्यांच्याकडे.
हा हा.
हम्म म आपण पण तेच्यातं जायचं त्यांना पण आपल्यात बोलवायचं. तुम्ही नाही करत का तसं?
अ - नाही अ इथं म्हणजे कसं अ हिथ पण करतात पण अ, त्या तुमच्या त्या भागाला करतात वाटत तर की जस की महिलांना गोळा करून भेटवस्तू वगैरा देणे, हे करतात. आमच्या इथे नाही होत इकडे. तस
हा का मग तू ति तिकडे असं सन मोठा म्हटलं तर कोणता करता?
असं मोठा सण करायच झाल तर अ संक्रांतीला कस हे सगळे अ अ ज्या महिला असतात त्या साडी वगैरे नेसून, तिळगुळ वगैरे वाटतात. आणि आम्ही तर ऑफिसमध्येच असतो त्याच्यामुळे आम्हाला तर कसं हे साजरा करायला वेळच नाही भेटत म्हणजे काय काय लेडीज ज म्हणजे महिला जातात मंदिरात जाऊन ते म्हणलं ना देवाचा वंसा वगैरा घेतात
हा
हा तिकडे जे आहे पद्धत पण इकडे नाहीये जास्त अशी पद्धत वंसा वगैरे घ्यायची. म्हणजे मी तर अजून नाय, अनुभवला हा अनुभव. त्याच्यामुळे भेटवस्तू वगैरे देतात. माझ्या माहेरी करतात हे सासरी तर काही नाहीेये अजून असं. अच्छा.
इकडे करतात म्हणजे इकडे अस रामाचं मंदिर किंवा रुक्मिणीच मंदिर
हा हा.
लेडीज गोळा होता सगळ्या आणि करतात त्या. म्हणजे अस छान-छान को कोण काष्टा घालून तयार करतात
अच्छा
म्हणजे लेडीज ला कसं असं मेकअपची, नटायची तर आवड खूप असती.
हा ह हं
चान्सच पायजे असतो, त्याच्यामुळ म्हणजे त्या दिवशी वट वटपौर्णिमेला म्हणा किंवा त्या दिवशी खूप म्हणजे असं नागपंचमी एक त्यावेेळेस पण खूप जोरात करतात.
अच्छा
तेव्हा पण खूप मजा अस करतात.
अच्छा म्हणजे सगळे साज शृंगार करून जातात.
हा सगळा साज-शृंगार.
अच्छा, तुमची कशी असते तयारी? हॅलो
आं
हॅलो, हा तुमची कशी असते मम्हंटल तयारी मग?
हाय हा मी पण ये म्हणजे मी पण असं मला पण खूप आवड आहे ना. त्याच्यामुळे मंग दरवर्षी मी पण काहीतरी चेंज करते ह्या वर्षी मंग मी कास्टा घातलेला आपला ब्राह्मणी कास्टा. त्ता
अच्छा अच्छा, ठीक आहे तो वेगळा असतो का?
वटपौर्णिमेला अ नाही का आपलं म्हणजे साडीमध्येच फक्त एक कोसा असं खवतात ना त्याला
अच्छा अच्छा.
सहावारीचाच घातलेला म्हणजे असं साज-शृंगार वगैरे छान
नाकात नथ वगैरे घालून
हा नथ वगैरे बा बांगड्या वगैरे भरपूर
अच्छा मेहंदी वगैरे लावता का?
हा मेहंदी वगैरे केसाची हेअरस्टाईल आपल्या आवडीनं म्हणजे आपल्याला जसं प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या लुक करत जायच. आणि मला मला पण अशी आवड ये म्हणजे डेली काय मी असं नसते जास्त मेकअप मध्ये सिमपलच असते पण असं सणांना तर मला आवडत गजरा
हो सणाला आणि अ हे सण कसे फक्त महिलांचे असतात. त्याच्यामुळ आपण एवढ जास्त अस सजलो वगैरे तर कस वेगळं पण वाटतं ना आणि छान पण वाटत. हम्म.
असं एकमेकीसोबत कंपेरिझन करायचं. हा गजरे वगैरे घालता येत. मेहंदी वगैरे मेहंदी मी पूर्ण हात भरून काढते मला आवडते मेहंदी
अरे बापरे
हम्म, त्याच्यामुळे मेहंदी वगैरे पूर्ण हात भरून
हा हा हा.
करते म्हणजे तुमच्या इकडे नाही करत का असं म्हणजे तुम्ही करतच नाही का कोणत सण?
काय ते?
तुम्ही करतच नाही का?
नाही नाही आम्ही करतो की तेच अ मी पण अ आम्ही पण सगळे साजरी करतो मग मेहंदी वगैरे लावते आणि मी अ साडी वगैरे खूप कमीच नेसते कारण तस वेळच नाही भेटत नेसायला अ त्याच्यामुळे मला वाटतं मी दिवाळीला वगैरे साडी नेसते अ कारण साडी ही नेसणं म्हणजे कसं अ त्याला खूप आवरावं लागतं ना. त्याला कसं तुम्हाला अ बांगड्या घातल्या पाहिजेत अ अ आणि म्हणजे चांगलं तयार होणं जरुरी असत म्हणजे आपण छान दिसतो त्याच्या त्याच्यामध्ये
हो, म्हणजे अस डेलिवेअर तर ऑफ फिसमध्ये म्हटलं की तुम्ही ड्रेसच युज करत असाल ना?
हो हो, ड्रेसेस वगैरे घालते. आणि म आम्हाला कसं की आमचा जो हम्म अ युनिफॉर्म वगैरे असतो तो आम्हाला घालावा लागतो ना.
अच्छा म्हणजे ड्रेस कोड आहे.
हा मग ते आम्हाला वापरावं लागतं त्याच्यामुळ अ सण आणि जर महिलांचे सण असतील तर आपण ते नेसलं पाहिजे साडी वगैरा छान वाटतं काहीतरी वेगळं क करायला. मस्त वाटत पण आम्ही नागपंचमीला अस तीन नागोबाला वगैरे पुजायला जात नाही, घरातच नागोबाच हे घेऊन येतो. आणि त्याचीच पूजा करतो लहान होते त्यावेेळेस जायचे आई बरोबर आमच्या इथे शेजारी शेतत हा खेळायला वगैरे ते संध्याकाळचं
म्हणजे वा आता कसं नागोबाच अस वारूळ वगैरे कुठे राहिलच नाहीये
हा.
त्याच्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे सगळे अशे घरी आणूनच करतात आता.
हा ते स्वस्त जास्त बरो
पण नाहीय तसं म्हणजे शेतातस वारळ वगैरे नाहीये ना. म आम्ही पण घरीच ते नागोबांधतो मातीचे तेचच पूजन वगैरे घरून मग फक्त एका ठिकाणी मंदिर आहे नागोबाचं तिथे आपल्या सगळ्या लेडीज संध्याकाळी जमतात मग. ह
अच्छा म तिथ गाणे वगैरे म्हणायच्या?
हा तिथे मग गाणी फुगड्या जिम्मा फुगडी सगळे खेळतात मग.
अच्छा.
म्हणजे लेडीजचे सण म्हटले की खूप एक्सायटेड असते.
हा खूप उत्सुकता असते ना? खेळायची वरदी करायची हे वेगळाच धमाल असते खर. आता माझं कसं की आम्ही अ इकडे आल्यानंतर माझ्या जे मैत्रिणी होत त्या सगळ्या तिकडे राहिल्यान त्याच्यामुळे असं कोण असं खास खेळायला वगैरे म्हणा किंवा अस शेजारीे वगैरे असतात त्यांच्या बरोबरच मग. हे करायचं खेळायला वगैरे जायच.
हम् मी म्हणजे, म्हणजे माझं क्च्युली कसं बीझीस शडुल आहे तसं. म्हणजे जॉब म्हणजे मी पण जॉब करत होते आता एक, दोन महिने जॉब सोडलाय मी म जॉब करून परत घरात पण माझा बिझनेस आहे शिलाईचा. परत घरातलं पण राहत मग त्याच्यातून पण मी सगळं म्हणजे आवर, आवर करते. त्याच्यामुळे सगळ्यांना असं कौतुक वाटतं की एवढ्या ह्याच्यातून पण व्यवस्थित असते सगळं.
हा म्हणजे सगळ्या तुम्हाला व्यवस्थित सांभाळायला येतं म्हणायचं ह.
त्याच्यामुळ मग मी करते काळ म्हणजे वेळ काढते कितीही उशीर झाला रात्रीचा तरी मी मेहंदी काढणार प्रत्येक सणाला. रात्री एक दीड जरी वाजला तरी पण ती मेहंदी काढतेच मी आणि मिस्टरांना पण म्हणजे अशी हाऊस आहे त्याच्यामुळे ते देतात सगळं आणून.
अच्छा म्हणजे त्यांना पण आवडत.
त्यांना पण आवडत त्याच्यामुळे देतात ते आणून सगळं ते आणून देतात वगैरे
अच्छा.
म्हणजे कसं एक, एक लेडीज ला असं आवड नसते ना मग एकदम आपलं करायला म्हणून कस तरी आवरायचं अन जायचं.
हम् ह
तस माझं नाही मला म्हणजे एवढं कामातून पण मी वेळ काढते करते.
हा तसच पाहिजे ना. जेव्हा स्वतःवर तुम्ही प्रेम करता ना त्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी वेळ करता म्हणजे अं व्यवस्थित राहणं, स्वतला व्यवस्थित ठेवणं ह्या गोष्टी खरतरी स्वतःवर प्रेम असणाऱ्या त्याच व्यक्ती करत असता. आणि ज्या गोष्टी म्हणतात ना काय करायचं, कुणाला दाखवायचं वगैरे, ते कुणाला दाखवण्यासाठी करायचं नसत स्वतःसाठी
स्वतःसाठी करायचं आता माझ्याकशी म्हणजे म आता आम ची कशी आमची म्हणजे आम्हीचं फॅमिली मिस्टर, मी आणि माझी एक मुलगी तिघचं असतो मग असं घरात असे बंधन नसतेय म्हणजे की सासू, सासऱ्यांच थोडं राहतं ना असले की.
हा हा
तसं आता मला बंधनाला कोण नाही आहे, तु साडीच घाल ड्रेसेच घाल पण मला ते असं- आवड आहे, ड्रेस साडी- गावा दिवस म्हणजे घरात असेल तरी पण मी साडी घालते. - अशे- रेग्युलर म्हटल्यावर तरी एखादा दिवस ड्रेस घालायचा, एखादा दिवस साडी घालायची. - एखादा दिवस गाऊन घालायचा अहं ह ह हं